हॅलो.
हा येतोय का आवाज.
येतोय येतोय.
हा बोल. नमस्कार.
तर आपला आजचा विष सोशल मीडिया व आजचा युवक या विषयावर आपण चर्चा करूया. ओके. त ह तर आजचा सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं. विविध चित्र समोर येतात. की एक फेक अकाउंट असणार. कित्येक फेक अकाउंट असणारा फेसबुक, अफवा पसरवणारा व्हॉट्सअप, अशा प्रकारच्या ऍप आहेत. घरी माय बापांच न ऐकणारी मुलं, ते ट्टर ट्विटर चालवतात. ही सर्व सोशल मीडियाची काही माध्यमं आहेत. बरोबर ना.
हा.
आणि अनेक तज्ज्ञांच मत असं आहे. की या मीडियामुळे कित्येक मो मुळे युवा युवा पिढी बिघडली. आणि तर कित्येक युवकांचं आयुष्य घडलं. तर काही म्हणतात, हेच युवकांचा मार्ग भटकवण्याचा मार्ग आहे हा सोशल मीडिया असं काहीच मत आहे. आणि मुळात सोसी आणि मुळात सोशल याचा अर्थ काय आहे सामाजिक असा होतो परंतु कर्तव्याची जाण नाही आजकालच्या युवकांना जबाबदारीचा भा न नसणारे युवक सोशल मीडियाचा वापर करायला लागतात. कोणाच ऐकत नाही त याबद्दल तुमचं काय मत आहे?
बरोबर आहे आजकालची मुलं हे फक आपले अ ग्राउंड वरचे खेळ अ त्याच्यानंतर आपल आता अ आपण आपल्या लहानपणी कस गावाला वगैरे जायचो सुट्टीला त्यावेळेस आप आपण असं अ सगळीकडे फिरायचो बाहेर गावामध्य पण आजकालच्या मुलांच्या हातात फक्त मोबाईल त्यांना दुसरं काही सुचत नाही, दिसत नाही, आजूबाजूला कोण बसल आपल्या किंवा काय त्यांना ते हे काहीच नाही भेट दिसतच नाही त्यांना काया त्यांना फक्त मोबाईल मदे गेम रीलील तेच बघत बसतात
बरोबर
आणि त्याच्यामुळच म ती मुलं बिघडतात ना ग आता
बरोबर तेच
सोशल मीडियाचा वापर, चांगला पण होतो कधी, कधी नाहीतर मग वाईट केला तर वाईट पण उपयोग होतो, आणि केला तर चांगला पण होतो. काही लोक चांगल्या गोष्टीसाठी पण वापरतात.
बर
मुलांना सांगून ऐकत नाही हल्दीची मुलं आह! हॅलो! हॅलो!
येतो आवाज?
हॅलो!
येतोय आवाज मला हो हो येतोय.
हा मला येत नव्हता आवाज, मदी कट झाला, कट म्हणजे ब्लँक येत होता पूर्ण.
नाही, नाही येतो आवाज नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तेच म्हटलं आजकालच्या मुलांना समजत नाही की चांग काय घ्यायचं सोशल मीडिया मधून आणि वाईट हॅलो आणि कस जास्त मुलं आता गेमच्या आहारी गेले गेम खेळण्यात व्यस्त अभ्यास नको.
हा तेच त्याच्यामुळे त्यांची कशी चिडचिड पण होते आपण म्हंटलं अभ्यास करा का ते आपल्या च अजून सांगतात हा करतो थांबा.
त्यावेळेस असायचे मोबाईल वगैरे नसायचे.
अकाउंट ला स सगळे चेकीला सपरेट चे मैदानी खेळ खेळले जायचे, शरीराचा व्यायाम व्हायचा
हा!
आता या सोशल मीडियामुळे घरात बसून व्हॉट्सअप थ्रू समजल्या जातं. कि कुणाच्या घरी काय चाललंय, कोण कुठे फिरायला गेलंय, त्याचा दुरुपयोग होतो.
हा लोकांना भेटायला वेळ नाही मिळत फक्त मोबाईलवर हा बोलायचं
व्हॉट्सअपच्या स्टेटस वरून कळत काय चाललंय काय नाही.
हम् किती मिनटं झाली बघते हा आपली अजून आताशी फक्त चार मिनटं झालेली आहेत.
साडे चार मिनट हा
आह
आवाज ब्रेक होतोय ग मध्ये मध्ये.
हा मध्ये मला पण मध्येच आवाज आहे ना कमी येतोय. आता येतोय का बरोबर?
येतो येतो मध्येच कट येतो हॅलो
हॅलो
हा बोल ना येतोय ग हो हो येतोय.
रोजच्या, रोजच्या जीवनामध्ये मोबाईल गरजेचा आहेच. तसं बघितलं तर पण ते, त्याचा किती वापर करायचा आणि किती नाही हे शेवटी आपल्यावरच
आपल्यावर डिपेंड आहे, हो ना. ते आजच्या मुलांना नाही कळत.
हा त्याच्यामुळे डोळाचे डोळ्यांचे प्रॉब्लेम त्यांना सांगून कळत नाही अभ्यासामध्ये, कमी येतात, जा तो मोबाईल असं, नाही का लागत नाहीये मोबाईल अभ्यासासाठी पण लागतो. पण ते त्यावेळेस, मुलं अभ्यास कमी आणि त्या मोबाईल मध्ये दुसऱ्या गोष्टी, गेम वगैरे ते जास्त बघतात.
हा बरोबर,
अस होतं.
अजून, गेला परत आवाज,
हा.. जातोय मधी मधी काय माहिती काय प्रॉब्लेम आहे रेंजचाच, प्रॉब्लेम असेल, मला मगाशी तर आवाजच येत नव्हता अजिबात.
अच्छा, नेटवर्क इशू असेल.
हम हम, बाकी दुस सरा विषय कुठला,
दुसरा आपण नॉर्मलीच बोलूया, ते बर‌ पडेल. हे खूप आठवायला, आठवायला लागतंय.
जास्त वेळ नाही म्हणजे दहाच,
हा नाही तेच, आपल्याला अस सवय नाहीना गं अशी बोलायची. त्याच्यामुळे मग आपण अस नॉर्मली जस आपण रेग्युलर बोलतो, तसंच बोललेलं, आपल्याला जास्त चांगलं पडेल.
असं चालतं बोलेल.
हा चालत, ऐकलं ना तू आता
अच्छा,
असं काय नाही. आपण रेग्युलर कोण त्या पण गप्पा मारू शकतो. फक्त एवढंच की आपण म्हणजे असं हे नाही करायचं, अ.. अ.. स्वतःच नाव, वगैरे किंवा कोणाची असे हे नाही सांगायची आणि राज हे विषय नाही काढायचे शिवी वगैरे वगैरे तसले विषय नाही काढायचे असं.
अच्छा अच्छा.
नाही तर नॉर्मली आपण अस बोलू शकतो. हा पर्स नल गोष्टी नाही कोणत्या शेअर करायच्या.
अच्छा अच्छा. हो ग मध्येच कट होतो काय माहितीय का? मगाशी मी तिकडे आतमध्ये होते. क्लिअर अगदी आलाना कट होता आता का होतय असं
अ काय माहिती मला आता तुझा व्यवस्थित तरी येतोय. मगाशी मनीषा चा आहे ना ह ह.
तिचा तर आवाज मला बिलकुल येत नव्हता. तिचं काय व्हायचं मला फार कानाला मोबाईल अस ह दाबून धरायला लागत होता, तरी आवाज येत नव्हता. हा खूप असं माझा हात बधीर व्हायला लागला, मुंग्या यायला लागल्या, का जोरात असं पूर्ण घट पकडून ठेवलेला. काय माहिती तिने मोबाईल असा लांब पकडलेला, का तिचा आवाजच बारीक आहे.
तिचा मध्येच मोठा होतो स्पीकर आणि मग नंतर डाऊन होत जातो हळूहळू. तिला ऑब्झर्व करतो. का कळत नाही, असं काय होत हो.
मग तिचं तेच सांगत होती ते शिफ्टिंगच वगैरे.
हा तिला म्हटलं काय का फोन नाही करत, मेसेजेस म्हणजे दिसत नाही तुझे मला अस कस
आ असं कस होईल?
मध्ये माझा फोन खराब झाल य म्हटलं मग खोटं बोलते नवीन फोन आहे हा तुझा म्हणे, आग खरच नव्हते दिसले. म्हंटलं जाऊ ते मला काय रावत नव्हतं, खूप दिवस झालं कॉल नाही केला. म्हणून मी तुला आज केला कोणी करणार नव्हत्या. आणि वर मी असं पण म्हटलं तिला तर मणे अगं नाही वायफाय जॉईन नाही केलं अजून त्यामुळे तस
हा मग तिचं त्याच्यामुळे नेटचा इश्यू झाला असेल, मग त्याच्यामुळे तिने हे नाही केल लागला ति आलेच नसतील मेसेज तिला.
हा जीबी संपला होता डेटा किती होता तो.
असंच असेल काहीतरी.
हो ना नऊ मिनट, नऊ दहा मिनट झाल्या. सॉरी नऊ मिनिट आणि तेरा सेकंड.
तू केलेलं आहे ना मला?
हा मीच केला. हो हो मीच केलाय.
ते म्हंटलं दहा झाले का कंप्लीट ट मग कट कर. माझा पण मधी मधी काय होतो, फोन मधितच हँग होतो. एक तर ते साईडच बटन गेलंय आणि टच करायला गेल ना मग अशी ती ऑनलाइन मीटिंग होती आवाजच म्यूट होत नाही, व्हिडिओ आपलं व्हिडिओ पण म्यूट नाही होत, काहीच नाही. पूर्ण हँग झालेलं मग काय केलं चार्जिंगला लावला.
गॅल गॅलरीतून नको ते असेल कमी कर ना. ते डिलीट कर थोड
अगो किती केलं डिलीट पूर्ण भरलाय मोबाईल त्याला काय मला वाटतंय सगळच डिलिट करायला लागेल. कर पण.